हॅलो अ काय चाले.
काय नाही बघा, आहे की.
अ झालं जेवण.
हो झालं तुमचं.
हो हो झालं, झालं बाकी काय म्हणताय.
बाकी काय नाही.
हम. काही नाही तेच म्हटलं, बरेच दिवस झालं फोन नाही फोन करावं. हा मेहंदीचे चालू झालेत ऑर्डर्स
हां हां.
आता पुढच्या महिन्यात वगैरे पण, सीझन्स आहेत ना मारवाड्यांचा वगैरे सण असतो. हा मग ते चालू झाले, बुकिंग सुरू झालेत आता.
होय म्हणजे, शिकवताय काय असं ऑर्डर घेताय.
दोन्ही पण दोन्ही पण क्लासेस सुधा चालू आहेत. आणि, आणि शिकवते पण दोन्ही पण चालू ये म्हणलं तुम्हाला कल्पना देऊन. ठेवावी म्हणजे तुम्ही कुठे, रेफरन्स दिला तर बरं होईल म्हणून.
मग टायमिंग किती ते किती कसं काय काय.
टायमिंग क्लासचं, काय दुपारचंच असतं.
असं हाय होय हां हां.
हो हो क्लासच टायमिंग दुपारचच असतं.
हा.
हम आणखीन काय म्हणताय.
अजून काय नाही बघा मग, काय पाऊस चालूय.
हो हो तेच. च नियोजन करूयात मग. स्ट्रीपच नियोजन करूयात म्हटलं, पावसाळा पण छान आहे. आपल लेडीज स्ट्रीप वगैर कुठेतरी काढूया. आता खरं सांगायचं झालं तर, पावसाळ्यामध्ये आपल्याला. जास्तीत जास्त एफिशियंट हेच ठरेल आंबोली.
हा हम.
धबधबेच पावसाळ्यामध्ये म्हटलं तर, धबधबेच आपल्याला जास्त हे ठरते.
तेवढंच काय नाही बघायला मिळणार.
म धबधब पावसाळा म्हणलं, तर निसर्ग सौंदर्यच ना. तसंच येत म्हणून हो.
काय मग बघण्यासारखं.
आमच्या इथं आता स आता संध्या मी मिरजेत असत सांगलीत त्यामुळें गणपती मंदिर वगैरे बघण्यासारखं आहे.
हा सांगलीच.
हम्म बघण्यासारखे आहेत तेे का हो सांगली. आणि अमराई म्हणून आहे, मोठं गार्डन आहे छान आहे. गार्डन तर ते पण बघण्यासारखं आहे.
सांगलीतच आहे ते पण.
होय होय ते पण सांगलीतच आहे, खूप छान आहे म्हणजे बघण्यासारखं. काय जवळजवळ साडेपाच ते सात एकरामध्ये बसलेल आहे ते.
होय.
सात एकरात मधलं गार्डन आहे ते, एवढं मोठं गार्डन ये. खूप मोठं गार्डन आय.
हम्म हम्.
आणखी काय म्हणताय.
आणखीन काही नाही बगा.
त्यात मग प्लॅनिंग काढूयात कुठे तरी ट्रीप.
होय काढूया की, मग आमच्या इकडचा वगैरे. काय बघितलाय की नाही, तुम्ही महालक्ष्मी मंदिर वगैरे.
नाही हो म्हणजे हा म्हणजे, बघितलंय कोल्हापूरच ना हा बघितलंय बघितलंय. कोल्हापूरचा महालक्ष्मी मंदिर बघितलाय, पन्हाळा बघितलाय हो बघितलाय. जोतिबा पन्हाळा रंकाळा.
हा हा.
हम्म अम असाच कुठेतरी आजूबाजूला कात. कात्यानीला पण छान आहे बघा बघण्यासारखं.
कुणीकड.
कात्यायन कोल्हापूरच्या पुढे.
हां.
कात्यायनी कात्यायनी.
हा हा म्हणजे, काय आहे तिथं.
हम्म नाही देवीचच आहे, नवदुर्गेतली एक आहे ना.
होय काय, नाही
हम्म नवदुर्गेमधली एक आहे. आणि तिथं इतकं सुंदर आहे म्हणजे, असं कासवं वगैरे आहेत. पाण्याचं ये. खूप फेमस पॉईंट आहेे तो, आणि असा आजूबाजूला झाडी वगैरे छान आहे म्हणजे असं. आपण जाऊ फार तर तिथं.
होय तेचा.
हम्म.
जाऊया कि जवळ जवळचं आहे.
ह जवळ जवळच आहे जाऊन येण्यासारखय म्हणजे वन डे ट्रीप हो होऊन जाते. हो हो होऊ शकते आपली नवदुर्गेची वनडे ट्रीप होतीच की.
होय.
तिथल्याच कोल्हापुरातल्या.
कोल्हापुरातल्या काय.
हा कोल्हापुरातल्या एक एका दिवसात होतातच की. सगळ्या हम्म ओढ्यावरची रेणुका वगैरे आहे बघा.
हा हा हा.
हा त्या सगळ्या येतात त्याच्यात कोल्हापूरची अंबाबाई त्याच्यानंतर. भवानी मंडपातली तुळजाभवानी सगळं होतय. हम्म एका दिवसात होतय आता आम्ही माग गेलो होतो ना मागच्या नवरा. रिक्षा रिक्षानच गेलो होतो आम्ही.
होय.
होय हो.
मग तुमचं मेहंदीच तेवढंच आहे का आणि काय.
नाही नाही माझ मी मेहंदीचे क्लासेस असते त्याच्यानंतर मेहंदी क्लासे. सेस घेते ऑर्डर्स घेते. त्याच्यानंतर इव्हेंट मॅनेजमेंटच करते गाण्याचा क्लासेस घेते. गाण्याचा कार्यक्रम हो गाण्याचे क्लासिकल गाण्याच आहे. हम्म गाण्याचा कार्यक्रम करते.
आहे चालू रांगोळीच असते डान्स कोरोग्राफी असती थोडक्यात कलाक्षेत्रात आहे त्याचा ह त्याच्यामुळे इव्हेंट. मध्ये पडले मी इव्हेंट मॅनेजमेंट करते सध्या शिवाजी युव्हर्सिटीला करते. काम पण तेच करतीय हा.
हम्म हम्म.
हम्म आणखीन काय म्हणता तुम्ही काय कर. ताय सध्या तुमचं काय चाललंय.
माझं आता इंजिनिअरिंग कमप्लीट झालंय मी जस्ट फाईव्ह मंथ हो मॅरिड आहे. त्याच्यामुळे आता सध्या मी घरीच आहे निवांत आता बघायचं. काहीतरी जॉबच वैगेरे.
अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा. हम्म एक वर्षभराचा एक घेऊन देणाऱ्येत.
हा हा पुन्हा होय.
हम्म अच्छा अच्छा अच्छा. चांगलंय चांगलंय मग कुठली फील्ड काय करणार तुमच्याच फीलडमध्ये का वेगळं काही करणार.
तस म्हणजे माझी फील्ड इले. इलेट्रॉनिक इथे थोडस जॉब भेट. कोणती तर.
नाही नाही थोडा अवघडच आहे कठीण म्हणला तरी चालेल.
त्याच्यामुळ मग लॅब असिस्टंट वगैरे कॉलेजमध्ये मिळून जाईल डी. मिळून जातंय नाही आम्हाला.
होय.
हा मग त्याच्यामध्येच काहीतरी बघायचं चालूय.
अच्छा अच्छा.
हम्म.
बाकी आणि काय म्हणता तिकडे पाऊस वगैरे आहे का ओ.
होय होय आहे की. पाऊस पण आहे चालू काल भरपूर होता काल दिवसभर होता. आज थोडा शविश्रांती घेतलाय.
हा.
मगाशी पडला आता नाहीय तर बघू न.
अच्छा माझी बहीण पण मोठी बहीण आहे ना. ती पण वुलनच्या रांगोळ्या वैगेरे करते वूलच सगळे विकते करून.
होय.
हो त्याचे प्राइजेस वैगेरे जे काही. कॅटलॉग आहेत ते तुम्हाला मी पाठवते फार तर मग
हा चालेल की.
हम्म छान आता आणि हल्ली वुलंच खूपच. ट्रेंड आलाय मी मी पण बघतीय म्हणजे मला पण वाट. वाटल होत सुरुवातीला हे वूलनच का करतेय म्हणून. खूप जण करतायत आता असं म्हणजे ट्रेंड आलेला आहे त त्याच्यामुळे खूप जण करताय.
शोच्या वस्तू वगैरे त्याच्यातण होऊन जाते.
हो होऊन जातय आणि रांगोळी मॅट वगैरे किंवा गणपतीला आपण डेकोरेशनला. अ हे करतो पाटावरती वगैरे घालतो नाही का मॅट.
हा हा.
ते वगैरे ते खूप छान होऊन जातात.
हा
हम्म.
जेवण वगैरे झालं.
होय.
हम्म.
म्हटलं बसले होते निवांत. बघूयात म्हटलं तुम्हाला कॉल करून काय करताय तुम्ही.
हा हा.
तुमच्याकडे आणि बाकी काय चालतं म्हणजे ट्रेंडिंग मध्ये आता सध्या बिझनेस.
ट्रेंडिंग मध्ये असं बिझनेस असं. नाही असं म्हणजे इतकं पण असं जास्त काही नाही आहे सोडा. म्हणजे आता जर नवीन आल्या आणि त्याची जास्तच काहीतरी हायफाय असं का नाही आहे.
अच्छा.
हा रेग्युलर हे रेग्युलर आहे सगळं म्हणजे पार्लर म्हणा. पुन्हा शिवणकाम वगैरे ड्रेस ब्लाऊज वगैरे फॅन्सी. आरी वर्क करणे.
अच्छा
हा हे हे हेच चालू आता रेग्युलर.
आरीवर्क पण शिकून घ्यायला पाहिजे ह म्हणजे नुसतं एक छोट. तस हे लावायला सुद्धा सातशे आठशे रुपये घेतात त्याच्या. मध्ये पण खूप स्कोप आहे आरीवर्क मध्ये पण खूप स्कोप आहे.
आणि लग्नात. चे वगैरे ब्लाऊज आता शक्यतो सगळे आरीवर्कवरच आहेत.
ट्रेडिंग जे असत त्याच्यासोबतच पोरी जातात ना आता सध्या. जुन कोणी काही करायला जास्त बघत नाही नवीन कोणा. माझं पण असं माझं पण तस फोटो शेअर करत असतात ना. सो दॅट्स वाय. आणखीन काय म्हणता
आणखी काय आता.
निवांत.
निवांत सध्या तरी निवांतच.
अधिक रूप. एखादी ग्रुप ट्रीप वगैरे काढूयात सगळे जण मिळून. असं बसूयात बसूयात सगळी जण. आणि टायमिंग वगैरे ठरवूयात.
सगळ्यांचं. बसायला पाहिजे ना टायमिंग वगैरे सगळ्यांना आधीच इन्फॉर्म करूया.
हा एक एक दिवस काय करायचं आधी नुसतं इन्फॉर्म करायचं सगळ्यांना.
हा हा.
सगळी मिळून भेटायचं आणि कुठेतरी ट्रिपला जायचं.
हा चालते की त्याची वन डे ट्रिप थोडा एन्जॉय वगैरे होऊ शकतय.
हा वन डे ट्रीपमध्ये होऊन जातं प्रत्येकाला कामाला वगैरे पण हे होऊन जातं.
होय
बऱ्याच हाऊस वाईफ्स असतात त्याच्यामुळं. कामाचा पण अडलेल असतं ना प्र. प्रत्येकाचं थोडं मग कुठं जाऊ शकत नाही दोन दोन तीन दिवस मुलांच्या शाळा तेन असतात.
हम्म त्यामुळे ते वन डे होऊन जाते.
हम्म वन डे होऊन जाईल आपण बसूयात बघून वगैरे चर्चा करूया.
हा करूयात की.
आणि मग त्याच्यावरती ठरवूयात कुठं जायचं काय जायचं आणि. आणि एखादी वन डे ट्रिप काढून टाकू.
काढूया होय चालते की.
हम्म तुम्ही येऊ शकता ना तसं काही नाही ना.
हा नाही असं काय नाही आहे चालतय मला
हम्म बजेट छोटस फिक्स करायचं आणि मग हे करून टाकायचं. चालेल चालेल ठरवूयात मग अ काय म्हटला.
तुम्ही काय मॅरिड आहेत काय.
हो मी मॅरिड आहे हो मॅरिड आहे मॅरिड आहे मी. हम्म चालेल ठरवूयात मग बघून हा.
हा चालेल की.
हा ठीक आहे.
चालतंय हा हा चालतय.